हॅलो रिकॉर्ड होते ते
तुरंतच्या तुरंत लागते का
लागते ना मामू लागते ना बाबू
हम् हम
म मी का नाही मी का म्हणत होते तुला मले त्या माणसावर भरोसा नाही बाबू
कोणत
्या बाबा बन
पण महत्वाचा मुद्दा काय आहे हॅलो
हा
महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटलं म डोक्यातसं आलं बरं का का पण दोन चार वर्ष राहू मग त्या माणसाला असं वाटेल की जाऊ देना पडूनच काय आपण राहिले काही येणार नाही या
तर दोन चार वर्षाचा वि वीचार कर तू किती होते फठी
अरे हो बाबा सगळं सगळं मान्य आहे
मम्मी म मोबाईल निकाल के रखो तंगे मगे
पण मला सांग हे हॅलो
हा
हे या घरात काही होऊन नाही राहिलं आपण काही करू शकत नाहीत तिकड स्पेस स्पेस आहे आपण करू शकतो तो काही ना काही हा
का करतो का
अरे तिकड सगळंच काही होऊ शकतं स्पेस आहे सगळं आपल्या मनाच राहीन त इथे आपल्या मनाच एक जे माहीच एक वस्तू सापडत नाही इथे बाकीच्याच राहिल फल तर कुगल इकड तर वा विमा सगळं सेपरेट सेपरेट ठेवेन नाही तर सेपरेट वाला विशेष नाही आहे काही
हम्म े का काय होते त मला तर काय समजून नाही रहिला
ते अटॅच बाथरूम वाले रूम तर यशा घेइन
हम्म
दुसरी वली मी ठेऊन घेइन
मग आम्ही चौघांनी कुठं जायचं
हॉल मध्ये
हा मुक्कामारी दुसऱ्याच्यात आपलं सामान नाही राहत का ते मशरूम फिशरूमचण त्याचण त्याच
ते काही तिथं करायचच नाही माहित आहे
म
सगळं देशमुखच कस देशमुखच कसं करायचं तो जर शेड भेटला साडेसहा हजार स्क्वेअर फिटचा आहे
ह
पण आपल्याला तिथं अर्जंटमध्येण पहिले ड्रायर घ्याय लागते तेव्हा उघडून मजा आहे नाही तर काही मजाच नाही अवगव
हम्म
समजला का
हम्म
कोणाला पाहला नाहीला का कॉपर्
बाारी फट
ब
राधिका तू जाऊ शकते फक्त तू जाऊ शकते अजून कोण नाही जाऊ शकत तू
कुठे जायचंय
कुहला मनवायला ती खूप रडून राहिली म
मी म्हटलं आपल्या घराचं तोपलं बाहेर कान आहे ह
आपल्या का
हम् हम काही नाही ठेवलं इथं ठेवलं मी म्हणलं असं काही आहे का अजून बाकी
मी कु बी नाही म्हंटलं तिला तिला काय म्हंटलं कॉपी आणि हे खाली फक्त एक शब्द बोलले
तीनच मिनटं झाली ह
काईच नाय बोलली मी तिला रोग येतय त मी काय नाय करू शकत आता
पण अभ्यास त कराय लागनं ना बिना अभ्यास
मी काईच नाय म्हणलं तिला फक्त खाली आणं म्हणलं होतं त्याच्यावर अ
क्लासेस लावल्याशिवाय नाय जमण
मी तिला शाळेत टाकतो शोभनातायेत आहे का एल के जी यु केे जी
शोभनाताई ते टाकायचंच नाहीये लय लफडे चालत तिथं लय बेकार शाळा हाय ते
लपडे
अय आरामसे आरामसे
लफडेे मतलब लफडेे मतलब
अरे वो स्कूल अच्छी नही ये नीर लफडेेचं लफडे ये.
ते बडेे बच्चो मोठे ब से ते आहे ना छोटे बच्चे तो एल के जी चे नाही ना मग
अरे ते एल के जी यु के जी बी नाहीये ना
नाहीये.
पण मी नाये पण मी म्हणतो टाकायचं तर मंग चांगल्याच शाळेत टाकायचं ना नाय त मंग तिले दोन चार क्लासेस लावू दे. म्हणजे म्युझिक शिकून दया तिलं आणि अबॅकस शिकून दे. तिजा गणित जरी पक्का झाला तर लय झालं.
हम्म अबॅकस म्हणलं मी
योगा योगा मेडिटेशन वगैरे
अबे यो त्या अबॅकस त म्हणलं मी
ॲबॅकस आहे पाय एक लावायचं तिला ॲबॅकस ठीक ये दुसरा लावाचा तिले योगा मेडिटेशन वाला तिथंच हाय एच आर एच आर पे मॉल जवळ
लहान मुलांचं
ते लहान मुलं बी घेत असन ना माझ्या दोस्तच ये तो. बोलून घेईन मी त्याला ठीकये त्याच्यानंतर तिसरं लावाच त्याला तबला किंवा हार्मोनियमचा
मं शाडेत जाऊ देत नाय म तिला क्लासेसच लावतो.
शाळेत नाय गेली त काय होऊन राहिलं. शाळेत बी का शिकवणार य, प्रेमानं प्रेमानं दुसरी चावी पलटो थांब आलो.
कुठ चालला तू
ते कुठ तरी नेऊन रायलो.
हर्ष हर्ष्या
हर्षाने ते फर्शा पाहाले.
आवदा भेटतय नं. नाय. हवा भरलीया ना तेज्यात म्हणून बाकी अजून
अजून अजून त काय ना भाऊ बाकी मजेत
विठ्ठल मंदिरवाल्या ना हॉल किती बढिया करून टाकला आता
हाव तुये तुये लग्न तिथंच करतो विठ्ठल मंदिर
नाय माया लग्न त कोर्टात
हर्षास करून टाकू तीपेक्षन तिकडं.
हर्षा च रिसेप्शन?
नाही रिफेक्शन.
रिपेक्शन करायचं का रिसेप्शन नाही करायचं ठीक आहे.
हर्षाचरीपेक्षण.
ठीक आहे.
हम्म. हर्षाच रिपेशन. हर्षाचं रिफेक्शन कोणती काकू.
कळशी काकू याल काय मा काय काम पडलं तर कळशी काकू आल्या होते का? आहे का आता ह गेलेय का. बाकी
इधरा. पुुह. म काटून जा आहे आ तर म्हणा म म मै छु. मन जाततेत पा . मेरा कॉल होणे दे दो तीन मिनिट.
मराठी मराठी बोलायचं.
इधर आ इधर आ इधर आ.
माझ्या फोन मध्ये चार्जिंगी नाही आता सातष्ट पर्सेंट राहिली.
इधर इकडे इकडे ये.
इकडे ये.
च तर
तू मारूंगी इधर आ. ह . जलदी हा आवुंगी. जलदी जलदी कॉपी ले. ह छाती दुखरे ना कॉपी ले कॉपी ले. कॉपीला जल्दी. कॉफी. तुला व्हिडिओ कॉल करून दाखवु का रे ड्रामा.
नाही मला माहीत कशि रडत बसते.
कॉपी कॉपी. अरे अरे आ जलदी. चुप. मु बंद. मु बंद.
मराठी मराठी मराठी मराठी.
हा. चल चल. चल. चल चल. चल. चुप चल. ह ह बंद बंद म
झाले का चूप झाले का याार बाकी अजून
झाल
करणं दिला चूप करणं
ू राहिली म
झाला जा वेळ झाला
हा होती
काका कुठं पाहून राहिलंय कुठं चालून राहिलय
हम्म का राणी बस नाही चलता बच्चो को रुला मत खड करे म ज रत उलटा पड त चिलाई घे नाही नाही अछ ना बॅडा ठीकच बेटा स प्रबले शट प्रप शिपट हा प्रॉपरली प्रॉपली हा बस बस मे समने ब मर कोण मरा फोन बंद होण्या द तू बस फोन ब म ह बर ह
पाणी गेले पाच दि पाणी पा